हा वेळ आहे तुम्हाला बोलू शकताय.
हा आहे बोला की.
ओके ठीक आहे अ. बर ठीके हे, आता रिसेंटली कुठं फिरायला गेला होता तुम्ही?
गेलेलो दोन महिन्याच्या आधी, मार्च मध्ये गेलेलो.
बरं ट्रिप गेली होती फॅमिली ट्रिप.
हा नाही देव दर्शनासाठी गेलेलो, प तिथं एक्स्ट्राच बदामी त. फिरून पण आलेलो.
अरे बापरे बदामी ला जाऊन आला तुम्ही. होय काय? थोडं सांगा कि तिथलं.
हा बदामीला जाऊन आलो, त्याच्या आसपास कुडलं संगम बघितला. आणि आलमटी डॅम बघितला.
बर हा, बदामी मध्ये काय आहे? म्हणजे काय आहे बघण्याकरच काय आहे तिथं?
बघण्यासारखं म्हणजे ये ना तथं अशे मोठे मोठ्या दगडांच, दगडच आहेत लाल रंगाची पण एकदम मोठी मोठी दगड. खान असते ना आप आपली तसा एरिया आहे, आणि तिथं जास्त करून पिक्चरचे शूटिंग होतात.
हा, बरोबर आहे हा.
थोडस आहे ना तिथ तेझा
हा हा हा, ते मोठे दगड वगैरे ठेवलेले आहेत ते हा.
हा, शेवटच फायटिंगच सीन, सीन झालाय की नाही तो तिथं झालाय, आणि हा आणि हा आणि ते पूर्ण अख्खं ते बघाम्हीच एरिया रे आहे ना तो एक दिवस लागेल बग फिरायला, एवढा मोठा आहे. आया तिथं असे, हा, लोकलला तिथं अे छोट्या छोट्या रिक्षा आहेत. त्या रिक्षा करून फिरवतात ते, भाड सांग त्यातच आम्ही फिरलो. तरी पण आमचं थोडं फिरायचं राहिलंच, पुढं जायचं होतं म्हणून. भूतनाथ, आ एक असं भूतनाथ मंदिर म्हणून एक हाय. भुलबोलयचा आहे पोर, हा. तलावाच्या बाजूला भूतनाथ मंदिर पूर्ण असं दगडी, दगडी बांधकाम जुन्या जुन्याच आहे ते. हे जुनंच आहेत, आणि त्याच फक्त काय पण डागडुगी केलं नाही, त्याने हाय असं त्याच जतन करून ठेवले सांभाळले त्या लोकांनी. बघायला सगळीकडे तिकीट, तिकीट आहे दहा दहा रुपये.
अरे बापरे! हो काय, अशी किती ठिकाण आहेत मग बघण्यासारखी
अशी भरपूर आहेत, आणि त्या मंदिराच्या भरपूर पैसे पाहिजेत. त तिकीट साठीच पैसे लागले, आणि त्या मंदिराच्या आतमध्ये मूर्त्या तुटलेल्या आहेत पूर्ण, एखाद्या मूर्तीच असं डोळे नाहीत, नाक तुटलय, हात तुटलेत. अशा अवस्थेत आहेत, म्हणजे ते आपल्याला इतिहासात नव्हतं का शिकवायला. अफजलखानाने मंदिर नासतूस केली, ते त्याचाच नमुना तो. त्या लोकांनी तसंच, म्हणजे इतिहास काळायसाठी हा, भरपूर येतात ना लोक, पर्यटक केलेले नाही. ते हाय असच जपून ठेवलय.
बरं हा, काय काळ्या दगड दगडात आहे की, मग लाल दगडात आहे ते मूर्त्या?
मूर्त्या पण, नाही मूर्त्या काळ्या दगड्यातल्या आहेत. आणि मंदिरात ती पूर्ण लाल दगड आहेत, खानपण ती पूर्ण लाल दगडाचीच आहे. आणि झाडं वगैरे काय नाही आहेत, म्हणजे आम्ही भर उन्हाळ्यात मार्च मध्ये गेलेलो. त्याच्यामध्ये सगळं त्रास पन झाला उ्हाचा.
हा आता जास्त उन्हाचं हे पण होतं ना. ह्य ह्य वर्षीच जास्तच आहे हा हा.
त्याच वेळेला आम्ही त्याच वेळेला गेलो. आता गाडी पण बुक केलेली आणि ती कॅन्सल पण कशी करणार.
हम्म हम्म हम् बरोबर आहे हम्म.
भर होनच त्याच्यामुळे ते जास्त पायाला चटकेत आणि ते त्रासच झाला आम्हाला. एवढं काय ते एनजॉय करता घाल नाही मण बघण्यासारखे भरपूर सोट आहे तिथं. आणि संग्रहालय आहेत संग्रहालय म पण जुन्या जुन्या वस्तू सनसस
संग्रहालय ह हा हा. हम्म बरं एक म्हणजे एकाच ठिकाणी बदामी मध्येच. ‌ आणि ते काहीतरी हमपी हमपी आणि हा बरबर हा हा.
आणि आमटीला नाही गेलो.
होय काय म्हणजे बदामी मध्येच फक्त फिरल्या.
हा बदामीमध्येध्ये सरलो त्याच्यानंत नंतर आलमटी
हा ड्स हा होय हा येता येत-
हा.
हो हो.
ती पण बागला मोठठी आहे. खूप म्हणजे खूप मोठी दोन तासखी बाग फिरायला दोन अडीच तास लागतील.
आलमट्टी डॅम डॅमच आहे फक्त काही बाग पण आहे.
डॅम आहे पण बाहेर मोठी बाग आहे. आणि तिथं पण तिकीट आहे ती बागेत आज जायला पण. आज बागेत जायला चाळीस रुपये तिकीट आहे हा आणि त फिरायला अडीच तीन तास लागतात.
पर हेड पर हेड बरं चाळीस अरे वापरे बरं
मोठं ज मोठं असं गेटच आहे त्या गेटच्या आतमध्ये जायला चाळीस रुपये त गेट तेथ गेट वच घेतात.
बरं हा काय आहे? मग बागेत म्हणजे पक्षी आहेत कि
नाही नाही पक्षी वेरग्या नाही कारंजच आहेतेत फक्त. आणि पूर्ण बाग अशी फिरून बघायची.
बरं बरं हा हां म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाड झाडं लावलेली असतील त्यांनी.
हा झाड झाडच आहेत वेगळे वेगळे फुलांची आणि ते हे आहे अ नाही. फक् प्राण्यांच्या आकारातली झाडं कापलेली. म्हणजे ते शोची झाड असत आणि त्याला आकार अस गोल आपण इकडच जाई आपल्या बघत कापतात नाही तसं तिथं झाडांचे मगर केला हत्ती केलाय जिराब केलाय. हा प्राणीच्या शेफ मध्ये. ती झाडच आहे कापलेली ते एक तिथं छान आहे बघायला.
मज्जा आली असेल बघायला सगळं! मुलांना जास्त हे वाटलं असेल, थोडंसं मग.
तेच की! तेवढ्यासाठी जरा जास्तीचं तिकीट भरून गेलेलो.
होय काय, बरं, हम्म. बदामीमध्ये मला, म्हणजे मी हा-हा, बर, हा. मी तरी अजून गेलेली नाहीये बदामीला, परंतु तिथले, म्हणजे आमच्या घर जे गेले होते त्यावेळेला, फोटोस तिथं-तिथले टाकले होते त्यांनी, मग त्यात काही क-फोटो बघितलेला मी रथा-रथाचा. तो काहीतरी दगडी रथ आहे ना कुठला तरी? मग? हम्, हम्म-हूं, कुडल सं
तेच की सांगालेय तुम्हाला. तो दगडी रथ आहे, मोठाच्या मोठ्ठा! दगडाचा चाकच आहे त्याला पूर्ण.
हा.
आणि त्याच्याबरोबर समोर, एक-शंभर मीटर अंतरावर एक मोठा दरवाजा आहे. त्या मंदिराचा, आणि तो दरवाजा फक्त वर्षातनं एकदाच उघडतो.
फक्त वर्षातुन एकदा?
हा, त्या देवळा-त्या देवाची म्हणजे' क-कन्नडमध्ये लिहिलेले ते काय वाचायला आलं नाही ते कुठला देव होता, पण ती यात्रा तिथली लोकं भरपूर मोठ्ठी करतात. आणि ते, त्या यात्रेतच, ते उद-उघड ते आणि तो रथ आत नेतात त्यातनं, दरवाज्यातनं.
म्हणजे, आत्ता पण, आत्ता पर्यटनासाठी ते दरवाजा बंदच असतोय, कधी तर वर्षातनं एकदाच ओ पण होतय आणि मग तो रथ आतमध्ये नेतात, यात्रेला. बर!
हा, पर्यटनासाठी ते मंदिरातनं... बंद असतंय, ये-जा करायला दुसरा दुसरं छोटा दरवाजा आहे, त्यातनं
हा, असं आहे होय? बरं-बरं! हा हा हा हा, म्हणजे रथ-रथासाठी ती फक्त तो दरवाजा उघडला जातोय.
हा, रथासाठी फक्त. ते पण, आणि ते लोक तिथले लोक ते जास्त त्या देवाला मानतात ना, त्यामुळे भर भरपूर लोकं असतात, गर्दीच असते कायम.
हम्म, जरा कर्नाटक साईडला थोडसं, हा
नद्यांचा संगम झालाय तिथं, तीन!
बरं! कुठल्या, कुठल्या?
तेच नाव लक्षात नाही माझ्या, कृष्णा नदी काहीतरी आहे. आणि दोन नदयांची नावं आठवनात, बघून आले मी, कृष्णाच नाव आहे.
बरं! कावेरी आहे का? कावेरी बहू तेक आहे, म्हणजे कर्नाटकमध्ये कावेरी नदी आहे थोडसं, तीच असेल मग. कृष्णा, कावेरी आणि काहीतरीे असेल मं.
हा, असेल. तीन संग्याचा-नद-नद्यांचा संगम झालाय, आणि पूर्ण नदी-तिथं पण तिकीट आहे आत जायला. पूर्ण त्या संगमच्या नदीत मंदिर बांधलेलं आहे, आणि
बरं!
हा! ते पण बघायला तिकीट, आणि आतलं एक मंदिर आहे देवाचं. त्या देवाचं नाव पण आठव मला वाटते मंदिरात खोल म्हणजे खाली तळात आहे, वरण आपण पायऱ्या उतरून उतरुन खा खाली जायं दोन मजले. एवढं होईल एवढं असं गोल गोल शेखमल हो एवढं मोठं गोल गोल गोल गोल फिरत जायचं.
बरं! बर कुठलं कोण म्हणजे कोणतं मंदिर आहे कशाचं मंदिर आहे विष्ण विष्णू मंदिर आहे काय शिव मंदिर आहे?
नाही असं काय नाही ते बसवेश्वर असं काय तर नाव आहे. मंदिरच हा हा बसवेश्वरच आहे. बस अणना असं काय तर आहे.
बसवांना हा.
हा मग ते मंदिर आहे खाली बघायला त्याला पण तिकीट आहे पंधरा रुपये पर हेड.
अरे बापरे! सगळीकडे तिकीटच द्यायला पाहिजे.
सगळीकडे तिकीटच आणि हा पण तिथं काय एवढंच की नारळ कापूर एवढं तथं घ्यायचं नाही घ्यायला लागत नाही. हा पण तिकीट काढून बघायचं.
हा हा हा चांगलं आहे मग ते असं पण ते वेस्टच जाते. नारळ कापूर असंच सोडून देतात नदीला वगैरे असच होते. हे चांगला आहे ना.
तेच क आणि बदामीमध्ये काय जास्त चांगलं आहे तुम्हाला सांगतो आ. स्वच्छतालय आहे तिकडं.
होय मी फोटोमध्ये बघितलं अजिबात काय कचरा नवता एवढाच
हा लईच म्हणजे भयंकर स्वच्छता आणि छान बागा बिगा छान मेंटेन. केलेल्या संग्रहालय व्यवस्थित तापटिप मग बहुतेक त्यामध्ये मंदिरांसाठीच त्यांनी असं तिकीट वगैरे घेतात ना.
हा होय होय तस असणार की मग ते तेवढं एवढं मेंटेन एवढा मोठा एरिया मेंटेन करायचां म्हटल्यावर पैसे पण तेवढंच पाहिजे.
हा स्वच्छता ठेवायची ज कामगार असतात बायका किती तर बायका आहेत तिथ. कं लोट लोटायला ते दगड सुद्धा लोटून साफ केलेले त्या खाणि सुद्धा एवढे स्वच्छ आहेत. कुठे थुंकण्याचे दिसणार नाही की कचऱ्याचे कागद दिस दिसणार नाही आपलं बेफरचं, बस्कीटचं, पाकेट पण दिसणार नाही.
अगदी वव प्रशासन म्हणजे तिथलं केलेलं हम्. ठीक आहे ठीक आहे चालते. खूप छान तुमच्यासत बोलून तथली पण चांगली ठीक आहे ओके अ
ठेऊ.
म्हणजे करते तुम्हाला कॉल ओके बाय.
बाय.